हॅलो हा आवाज येतोय काय. हा जेवण.
आवरल बघा तुमच.
आवरले बघा माझा पण मुलगा झोपला का काय?
नाही आहेत दोघं पण खेळायला लागलंत.
होय हा हा लवकर झोपत नाहीत वाटतं.
नाही झोपतात लवकर खरं आज काय जरां अंगात आल्यासारखं बाहेर आले दोघासनी तिथं
होय काय आमचे पणं आमचे पण अजून जागे आहेत, दुपारी जरां झोपत्यात नाय त्यामुळं अजून जाग्या अकरा वाजत्यात रोजचे झोपायला
होय.
हम्म.
आमचे आजचं जागे नाहीत झोपतात रोज लवकरं लाईट तेन बंद करून एकदमं असं बसायला लागतंय.
हा हा.
त्यांना अंधार झालायं र संध्याकाळ झाल्या समजतं.
असं वाटत ते चांगलंय घेऊ मग जाऊदे
आम्ही दिवसा पणं म्हणजे मुलगी लहान होती ना तेव्हा तसचं करत होतो तिला झोपावायचं झालं की पूर्ण लाईट वगैरे ऑफ करून मगं
हा हा.
हम्म. ब्लूटूथ घालून बोलताय का तुम्ही आवाज लईच बारीक यालाय तुमचा?
नाही.
आवाज बारीक याय लागला
ते आवाज कसं रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे होत असेल ओ जरां रेंजचा प्रॉब्लेम भरपूर आहे म्हणताना
होय काय?
हा सकाळी पण तसांच झालेला
हम्म हम्म.
हम्म आणि काय मग तब्येत वगैरे बरीये?
आहे की.
हां हां आहे बघा.
हम्म हम्म.
आणि काय चाललंय मग? वटपौर्णिमा आली की आता स्पेशल एक साडी घ्यायची. हम्म घ्यायला पाहिजे की, तुमचा उपवास असतोय ना वटपौर्णिमेचा.
असते की
हा हा प्रत्येक स्त्रियांसाठी ते एक अह कौशल्यच आहे सोडा
होय ते तर आहेच.
प्रत्येक स्त्रियांचं सौभाग्याच ते हेच आहे सणच आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रियांना त्या दिवशी उपवास करायचा आवरायचं सगळं पूजा नटायचं
मोस्टली गजरा घालायचा.
होय मोस्टली गजरा आहे.
सगळ्या बाकी काय नसलं तर चालतय पण गजरा पहिला पाहिजे.
होय होय पाहिजे पाहिजे. त्याचं खूप महत्त्व आहे खरं वटपौर्णिमेच असं शा त्या दृष्ट्या बघितलं की भरपूर त्याचं छान महत्त्व आहे, मस्त आहे.
हां.
तर आपण एक एक जण ऐकून घेत नाहीत, नुसतं असा उपवास करायचा म्हणून करतात पण त्याजी त्याच्या पाठी मागचं कारण ते ठेवण्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच काहीतरी एक चांगला उप उपयोग आहे आपल्या ह्याच्यात त्यामुळे ते वटपौर्णिमा सण साजरा करतात नाही
हम्म कथा वगैरे असते हरतालीका वगैरे ते गणपतीच्या टायमिंगला
ते पण असतय पण हे कसं आपल्या नवऱ्यांसाठी असं रहायचं असं काढलय ना. कि सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून सात
हम्म आता मध्ये मध्ये एक रीली व्हायरल होत होती बघा. सात जन्मी हाच नवरा हवाय म्हणून म्हणजे एक बायका वट. पौर्णिमेचा उपवास करतायत पण त्याच नवऱ्याला विचारून बघा की सात जन्मी तू होणार आहेस का?
होणार नाही पण ते एक रिजन आहे म्हणून काढलेलं आहे ना तसं.
होय्
तस त्याला हेच केलेलं आहे त्यामुळं ते
सध्या कसं म्हणजे ट्रेंडिंग ला आल्यासारखं झालंय सगळं विषय जसं सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक सगळी नुसता ट्रेंड म्हणून केला जातोय कोणता पण सण अस. काही पणं अस फंक्शन वगैरे असू दे.
हम्म
सगळं नुसता म्हणजे असं. विव्ह साठी आणि पैशासाठी सगळं चाललंय.
पैशासाठी शूटिंग साठी सगळं हच्यासाठी चालय.
आता वट पौर्णिमेच. अजून वट पौर्णिमा अजून दोन तीन दिवसावरती येऊन पडली आहे तर आतापासूनच त्यां शूटिंग वगैरे हे ते.
शूटिंग चालू आहे आता ते नवीन आले आधी आपल्या वेळेस आपण. लहान होतं त्यावेळी कसं वट पौर्णिमा आली की सिरियल ला पहिला आपल्याला आपल्या वेळेस सिरियल भरपूर बघायचं ना मोबाईल नसायचं त्यामुळं. हा सिरियल मध्ये आधीच वट पौर्णिमा दाखवायची तिने त्यामुळे ते बघून जरा प्रगती वाढत गेली नाही सगळ्यांची आता प्रत्येकांच्या हातात मोबाईल आला आहे मग डायरेक्ट कधी पण सर्च करा. काय पण येऊ शकते मोबाईल ला असं झाले.
काय सोशल मीडिया आणि काय
हम् तर त्याचं महत्त्व काय आता आंब्याचा सीझन संपत येतोय नी. बेंदराला आपण शेवटची पुरणपोळी करतोय ना मग ते आंबे. एकमेकांना ओट्यात घालून. आंबे असू दे केळी असू दे काय पण घालतात ज्यांना जे मिळेल ते. पण जास्त करून आंब्याचा मान असतोय ना त्या दिवशी ओटी. सगळेजण ओटी घालायचे सात जणी बसून. ते छान वाटते आपल्याकडे खेडेगावात भरपूर आहे ते शहरात इथ नाही आहे पण खेडेगाड भरपूर.
म्हणजे इकडं कोरोची साईडला तेन म्हणजे ना जरा असं कमीच आहे ते. आणि मेन झाड सापडत नाहीत होय आणि वडा मेन झाडच लवकर सापडत नाही ह्या घरा बस. ते भरपूर असं दोन तीन किलोमीटर लांब जायला लागतं चालत.
आता आमच्या गावात नाही म्हटले तर कणी ते दहा ते बारा वडाचे झाड आहेत. असतील भरपूर ह्याच्यापेक्षा पण पण रानातनि तेन असलेलं ते वेगळं पण असं गावात. गाव भागात बायकांना पुजण्यासाठी एकक ठिकाणी जवळ जवळ. ज असं जवळ जवळच आहेत घराच्या
होय
हम्म
तिकडं आहे सगळं कार तिकडं म्हणजे शहरी भागामध्ये नाहील जवळ असं काय. आता मग. ह्या वर्षी तर म्हणजे आमच्या शेजाऱ्यांनी काय केलं होतं तेवढं लांब कधी जायचं म्हणून. छोटस वडाच रोप आणलं होत आणि हे गल्ली. थोड चार पाच बायका करून वगैरे असं हे करत होते.
होय होय पण ते झाड ते झाडच नाही छान फोटो वगैरे. छान येतात बुंदा त्याचा मोठा असतो ते दोरा गुंडाळलेल्या सगळे सण
होय.
आता लोक कस आळशी झाल्यात जास्त म्हणजे आळशी म्हणजे पण कामाचा लोड असल्यामुळे. वेळ नाही आहे लोकांना त्यामुळ लोक असं काहीतरी डोकं लढवून आपली युक्ती असं काय पण करताय.
आणि मेन कसं होतय माहितीे का आपल्या म्हणजे गावाकडं गाव भागामध्ये जरा असं झाडं वगैरे भरपूर ला. ठेवलेली आहेत माणसांनी पहिलाच्या पहिल्याच्या पण म्हणा आणि आताच्या जनरेशन मध्ये ज्यांना ज्यांना त्याच महत्व माहिते त्यांनी सगळ्यांनी. त झाडं वगैरे राखून ठेवलात पण इथ शहरी भागामध्ये कसं होते. किं बा म हा आता पुढचं पुढं बघूयात आत्ताच आपल्याला क्लीन पाहिजे असं झालंय सगळं.
हम आता क्लनिंग साठी. पण म्हणजे असं जागा स्वच्छ करण्यासाठी म्हणा किंवा अपार्टमेंट बांधण्यासाठी ते. किती असं झाडाचं नुकसान वगैरे करतायत सगळे.
करता येत होय झाड म्हणजे वृक्ष तोडलं ही मोठ. मोठ्या प्रमाणात आता बघा की ह्या वर्षी म्हणूनच तर पाऊस पडेना झालाय. किती वृक्षाची तोड का आहे किती जर झाडे लावा झाडाचं काही किती पण. आपलं घोषणा दिलं. क केलेत ते कस मी त्याने ऐकणार मी काय. कसं झालंय ना सगळीकडं एकत्रितपणाने सगळ केले समाज केला. पूर्ण आपण एक. जिल्हा महाराष्ट्र असं सगळं एकत्र मिळून केलं तरच होणार आहे इथे. सगळ्यांनी मिळून.
आणि ज्या गोष्टीसाठी म्हणजे ज्या गोष्टींमुळं घाण पसरते किंवा त्याचा दुष्परिणाम य
त्या गोष्टी भरपूर. झाल्या आणि ज्याच्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह थिंग्स मिळणार आहेत ते सगळं बंद झाले.
होय होय तसच झाले.
तर झाडामुळे कसं ऑक्सिजन वगैरे मिळतं तर हा. ते सगळं म्हणजे ठेवायचं सोडून किंवा ते जास्ती भरपूर लावायचं सोडून बाकी. सगळं चालू असते. ग्राउंड कधी करणार हे बाजार कधी भरवणार.
होय.
बँका अपार्टमेंट.
अपार्टमेंट हे चालूय सगळे
आता इंचलगणजी मध्ये तर सर्रास चालू आहे नुसता सगळीकडे अपार्टमेंटच आहे
होय होय भरपूर काय बघेल तिथे नवीन अपार्टमेंट नवीन आहे एवढं वा एवढं वाढलंय का नाही शहर.
शेवटच व्हायला लागले. थोडे दिवसात अमेरिका आणि आफ्रिका. होय ते तर हायच खरा.
आपली लोकवस्ती वाढाली त्यामुळं जे हे आपले म्हणजे राहण्या सोय व्हायला पाहिजे तस जागा उपलब्ध पाहिज त्यामुळे ते एक मोठमठे अपॉर्में बधाय आणि आता एकमेकांच अस तर भावा बहिणीच पठणा झालं हम दो हमारे दो हमारे एक झाल्याता हम दो हमारा एक. त्यामुळे कसं सगळ्यांना स्पेशल पैशल पाहिजे त्यामुळे अपार्टमेंट मध्ये आपलं आपलं घेतलं की नाही माांधतायत असं झालेय त्यामुळे हे सण वाराना एकत्र येणं हे सगळंच बंद झालं
ता खरं तर आणि थोड्या दिवसात अमेरिका आणि आपल्या इंडियामध्ये थोडं म्हणजे फारसा काय असं फरकच राहणार नाही सगळं स्टेमच रा होणार आहे
होय होय तेच के हे का पहिला करायचं वट पौर्णिमेला कश सगळ्या बायका एकऐत्रहायच्या. दोन तीन गल्लीतल्या बायका एकत्रहायच्या पहिल्या एकाच झाडाला पोजायचे जास्त करून
हम्
आता कसं सगळीकडं वस्ती वाढल्यामुळे सगळीकडं सेपरेट सेपरेट झाले पण तेवढं तरी आहे आपल्या खेळात नाही मग ते तेवढंच चांगलं वाटतं ना सगळ्यांना भेटायचं होतंय सगळ्यांच्या बरोबर हे होतय ना चांगलं संवाद होतोय बोलणच होते
होय,
कोण कस आहे काय कसंय ओळखते रा बोलते माणूस विचारतय तसं आता तिथं काहीच नाही झाला घरासमोर काय केलं केलं नाही नाही. झालं असं झालंय
हे तर शहरामध्ये कसं होतय की बायका करतात पण आणि नाही पण कोणाच काय सांगता ये घेत नाही
सांगता येत नाही तसच झालं वट पौर्णिमा आली बेंदूर आला बेंदूर पण सण आमच्या गावात. खूप मोठ्याने करतात
हम्
हम्म
ह ह
आणि काय मग.
आई नाही बघा मग झोपायचं आवरून
होय होय आम्हाला वेळ होतोय झोपायला वेळ
आ मही पण बारा वाजेपर्यंत जागा असतते आज तर माझी काम ल पडल्या. पाच दिवसभर सगळं बाहेरच गेलता सगळं त्यामु काम सगळी पेंडिंग आहेत आजची
हा हा
आता आवरून झोपलं तर बरं नाही तर सकाळी आणि उठाय लागते लोक.
होय काय मुलांच्या मु लवकर उठायलाचत
तर तिथं स्कूल पण लवकर चालू झालंय सकाळी आठ वाजता असते
हा हा.
त्यामुळेण सगळ्याच गोंध.
होय होय.
हम्म. चला ठेव मग मी सकाळी करते हा हा